अ हा.
काय करतेयस?
काही नाही ग आता पाऊस चालू झालाय म्हणून बघत बसलीय पावसाला जरा. खूप दिवसातून आला आता हा खुप
मग निवंत बसलीयेस म्हणजे
हा कारण आ थोड्या वेळ जेवणाची सुट्टी पण होणार आहे आणि म्हणलं चला पाऊस अचानक चालू झाला येतो ना पाऊस आता आम्ही कस करणार टकाच्या शेजारीच राखवण त्याच्यामुळे अ म्हणतात कि भेनगराच्या दिवशी पाऊस पडतो मग आता तेच झालंय तर आमच्या इथे पाऊस चालू झाला आणि खूप बरं वाटते कारण दोन आठवडल तर पाऊसच नव्हता
अ त्या भाषिक लोक पण राहतात का गं मग तुझ्या आजूबाजूला
हो असतात ना कर्नाटक कन्नड बोलणारे मला येत नाही कन्नड प आसत्यात ती लोकं
ह
आपण काय नुसतं बघायच. काय बोलतात हे, काय बोलतात ते ना तर त्यांच्या तोंडाकडेच बघायं कारण कळत तर काहीच नाही ना
हा हा पण ती खूपच खूप वेगळी भाषा असते म्हणजे आता बघत गुजराती आपण गुजराती तरी थोडंफार समजू शकतो बेंगोली पण बऱ्यापैकी आपण हे करू शकतो अंडरस्टँड तरी करू शकतो ऍटलीस्ट.
हा समजू शकतात थोडेफार शब्ध हा कळतात आपल्याला पण हिचे नाय हं आमचे सर काय म्हणायचे मा अं दोन कन्नड लोक जरी एकत्र बोलत असतील ना, ते साधे जरी बोलत असतील ना तर आपल्याला वाटता वाटते कि जोरात भांडतायच
म्हणजे हा हो खूप असे रागेट असतात ग ते लोक
नाही ते भांडत नसतात ते नॉर्मल म्हणजे अगदी सिप काय म्हणायचं साधी बोलत असतात तरी पण कसं आपल्याला वाटतं ते ती काय कारण ती भाषाच अशी आहे एखादा शब्द एखादा शब्द पण कळत नाही आपल्याला त्यातला
हो ना खूपच वेगळी भाषा आहे खरंच
हो हो ते खूप वेगच आहे त्याच्यामुळे काय
आता लंच ब्रेक होईल मी तुझा
हा ते मला जेवढची सुट्टींग होणार आहे तर आज मी डब्यात काय भाजी केली हा दोडक्याची भाजी केली आहे मी आज आणि मी कस हो मी एकत दोन पद्धतीन करते कारण कसं होतं क आम्ही उत्तर भारतामध्ये राहिला होतो ना त्याच्यामुळे माझ्या मुलांना ी अशी साधी चवडती ही जसं हो आपण कांदा घेतला लसूण आणि आलं घेतलं कांदा आपण तव्यामध्ये टाकला ना तेलामध्ये तर तिथे थोडा भाजून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये का आल्याची आणि लसणाची पण पेस्ट घ मी ती पण थोडीशी भाजून घेते अस थोडस लालसर ना की त्याच्यामध्ये मग मी टोमॅटो कापून टाकते आणि त्याच्यामध्ये मग मी कसं अ लाल तिखट जिरा अ परत ह्याची पावडर असते कोथिंबीर कसध आणिर धणे पावडर असते जिरे पावडर असते गरम मसाला असतो पण थोडं थोडं टाकायचं त्याच्यामध्ये आणि लाल तिकटीच्या ऐवजी मी काय करते हिरवी मिरची एकदम बारीक कप कापते आणि ती पण टाकते दोन चार मिरची पण टाकते आणि लाल तिखट पण टाकते
ह
आणि मग दोडका जो कापलेला असतो त्याला त्याच्यामध्ये टाकायचा आणि त्याला फ्राय करा भाजून घ्यायचं चांगलं थोडसं पाणी घालायचं मग तेी भाजी शिजत राहते झाडी माझी भाजी पया अशी सिम्पल साधणी अशी भाजी आवडते आणि दुसऱ्या पद्धतीने करायची झाली तर मग महाराष्ट्र पद्धतीने पण मी करते कधी कधी त्याच्यामध्ये मी कस शेंगाण्याचा फोट घालते तुरीची डाळ वगैरे घालते आणि ती पण छान होते भाजी मग त्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे घालायची थोडीशी वरून कधी चिंच पण घालतय थोडीशी थोडीशी अशी वेगळी हो त्याला
हम् हम्
हा पण कस तू कशी बनवतस
अ नाही नाही मी पण म्हणजे मी त असं म्हणणार होती मी लसूनच निवडायला बसलीय कारण डब्यांचा प्रश्न आज संडे तर निघून जात तो आपला असा पण मग आठवड्याभरासाठी मम ममी काय करते लसून वगैरे निवडून ठेवत असते
अर लसूण निवडून डब्यात भरून फ्रीज मध्ये ठेवायचं ना
हा म्हणजे मग आठवड्याभर टेन्शन राहत नाही म्हटलं तर याचा कॉल आलाय बोलता बोलता लसून पण निवडून होई
आणि ते बरं असतं अग तसं अगोगरच आपण तयारी करून ठेवली ना की दबा करताना आपल्याला भाजी करताना सोलत बसायला वेळ जात नाही आणि लगेच होऊन जात उलट ते आपला वेळ वाचतो
आणि लसूण म्हटला म्हणजे तो कट्टा पण खूप खराब होतो ऐनवेळे तो एखादी पाकडी पण ज सोलायला घेतला दिस ना म्हणजे तू भर ते एका या्याच्यात निवडते पण मग तरी सगळ मेस होतो किचन ओट्यावर सो आणि सकाळी सकाळी बघ ना किती घाई असते त्याच्यापेक्षा मग मी करून ठेवते आत् आत्ताच करू म्हटलं आणि तू जस आप दोडक्याचा विषय चालला होता बघ. तर माझी मैत्रीण आहे. तर ती ना मला दोडक्याच्या ज्या शिरा असतात ना तर त्याचा ठेचा करते ती. तर ती हो म्हणजे बरच. बोलली अग ती मला डोडक्याचा ठेचा म्हणजे मी तर ट्राय नाही केलेला आहे. पण मग तिने जो सांगितली का ती रेसिपी मी तुला सांगते. सो ते मी कसं करते. दोडक्याच्या शिरा काढून घेत स्वच्छ धुऊून दडोडक्याच्या शिरा्या काढून घ्यायच्या. आणि तव्यावर टाकून थोडस तेल वगैरे टाकून ते थोडश मऊ पडू देते ती अशा. थोड्या फ्राय करून घे आणि त्याच्यामध्ये मग लसुन. थोडंसा जिरं हां हां हां... लसूण जिरं कोथिंबीर थोड्या हिरव्या मिरच्या टाकून. त्या हे करून घेते कांडून घेते. आणि नंतर त्याला मग परत परतून घेते तेलामध्ये असं थोडस. पण खूप छान होतो म्हणे. पण मला डाऊटच आहे मी काही अजून केलेलं नाहीये पण नक्कीच लवकर करायचंय मला. त बघू म्हटल कसा कारण आणि त्याच्यात कसं असत. हम् हम्म बोल ना. नाही नाही फायबर जास्त असत ना हा हा फायबर असत. असं ना कॉन्स्टिप्सियन वगैरे आमच्या घरात. नाही पण मग आजी आजीला वगैरे असं खायला जा्यायला चांगलं आहे असं म्हण मग मी. ट्राय करणार आहे.
अच्छा नक्कीच बनव तू असं आहे मी पण एकदा बनवून बघेन. मी पण बघितलं होतं माझी एक पाककृती ती एक पुस्तिका होती ना. मध्ये आम्हाला शिकवलेलं की. दोडक्यांच्या शिऱ्यांची ना चटणी बनते चटणी बनवते चटणी.
ओ हम हम हम..
कस बनवायची? ते विसरून गेले खर कशी बनते काय बनते त बघयलाच पाहिजे कशी मी जे सांगितलं त्याच्या पद्धतीने. तुमचा बनवायचा प्रयत्न करून आणि काय बन. म्हणजे रोज डब्या. वगैरे असे लवकर बनणारी कोणती भाजी आहे. हॅलो!
हा, अगं.
हा हा. हॅलो!
आवाज येतोय म्हटलं.
हा आता आवाज येतोय.
हम अगं तुझस मला आता मगाशी बोललीस ना तू आधी उत्तर भारतात राहिलेली आहेस. सो तू तिकडे पण राहिली आहेस, आणि अगदी दक्षिण भारताच्या जवळ पण तू आता राहती आहेस. मग दोघांमधला फरक कसा. आहे राहणीमान किंवा तुला काय अनुभव आलेत? त्याबद्दल सांग ना. हम्म, हम्..
मला अनुभव म्हणजे आम्ही जेव्हा तिकडे गेलो ना तेवेळेस माझी मुलं खूप खूप लहान होती तर मग ते तीन वर्षाचा. दोन वर्षाचा वगैरे असेल.
हा हा..
तिकडे गेल्यानंतर एकतर तुम्हाला सगळ्यात पहिला आणि मोठा बदल असतो हवामानाचा. हवामान आपलं बघायला गेलं तर आपलं कसं इथलं दमट हवामान तिथलं हवामान. च कस हवामान प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळ्या हवामान तथ आपण अनुभवतो. आ आणि्ही गलं म्हणजे खूप थंडी खूप अस. उन्हाळा आणि पाऊस, पाऊस जरी पडत असला ना. तरी सुद्धा तुम्हाला आतमध्ये गरमच होणार म्हणजे वातावरणामध्ये तर थंडी नसतेच. हाऊस पडून जातो दोन, दोन चार, चार तास पण ना रस्त्यावर कुठ. पाणी साचणारला ना चिकखल होणार ना काही नाही पण पाणी आवडतच जात ग तर मी. त मुराद सग मुरलं तरी कस तिथ पाणी पण जादा असं थंडा पण खावं लागत नाही. लगेच पाणी लागतं तिथं म्हणजे पाणी पण खूप चांगलं आहे तिथं हा. पाणी पण खूप चांगलं असं म्हणजे जरी मग आपण म्हणतो ना की, बोरचं पाणी जड असतं वगैरे तर तसं नाही तिथं ते. पाणी सुद्धा अ एकदम चांगलंच आहे, जस नदीचं पाणी कसंचंय तसं ते पाणी असतं. ह एक वर्ष जरी आम्हालाच तसं हा क्षार. पाणी असतं आणि आम्हाला इस थोडस त्या वातावरणाचे अ हे करायला म्हणजे असं. सामावून गेलं तरी वेळच केला आणि नंतर म कस आम्ही. त्यावेळी सवय होत, गेली ना त्याची. काय ळ्या काय वाटत नव्हतं आणि शेजारचे वगैरे लोक असायची होती यादोगरची ती पण खूप चांगली लोक हाईट सगळ्यांचे पंजाबी होते, पर पहाडी लोक होते. कारण हरिद्वार वगैर अ कड नैनिताल हिमाचल प्रदेश.
ह ह ह.
हरिद्वारची आहे, का तिथे म्हणजे तस अ. तिकडचे चाल लोकांना पहाडी लोक म्हणतात. हरिद्वारच्या लोकांना किंवा ते हिमाचलच्या लोकांना थोडस पुढं राहणारे वरती साईड ला राहणार लोकांचा आणि आम्ही कसं आणि मग आम्ही कस. हा थोडेशी पुढे असणार म्हणजे डोंगरामध्ये राहणारे लोक आणि कस सपाट. प्रदेशात राहत होतो, म्हणजे आम्ही जिथं राहत होतो, ना हा आम्ही जथं राहत होतो, ना तथ. नुसत्या त्याला ते त्या भागाला सुरवात होते, पहाडी इलाक्याला. आणि मग ते. ते पहाडीला का चालू होतय तिथ आणि मग तिथंन. खरचं खुपच छान आहेत माझ त्या क्षण होते आयुष्यातले खूप चांगले क्षण हेतं. अच् ह हम. झाले ना आमचे दहा पंधरा वर्ष गेले. त्याच्यामुळे मुलांना कसं अस ना. असळ्याशी खास मराठ्याशी येथे बोलायला पण खास येते- - ते हिंदी आणि इंग्लिश म चांगलं बोलतात.
हम् हम्.
हिंदी आणि इंग्लिश चांगलं बोलतात. त्यांना ते जमतयं आणि कस आम्ही तेनच्यासाठी घरात मराठी बोलायचो.
हा, हा.
कारण त्यांना मराठी तरी यावी कारण बाहेर कोण मराठी भाषा नव्हतीच ना सगळे अशे - - हिंदी बोलणारी. बंगाली बोलणारी, पंजाबी बोलणारी हा तेच ना. पंजाबी बोलणारी असेच होते सगळे. पण आम्ही त्यांच्यासाठीच त्यांना मराठी शिकायचो घरामध्ये मराठी बोलायच जणेकरून त्यांना मराठी यावी.